आगं ते अर्चना ताईचा फो मला बी कॉल येत होता, अर्चना ताईचा.
हा ते जास्तच व्हायब्रेट व्हायला लागल, मग कट करून टाकल.
आगं मग ते बोलायचं ना तू. चालू राहू द्यायच दोन मिनिटं ते म्हणताय झाडा नाही चालती का? पडेगावला
हा मला मला मला बी आणायच तुमच्या कडन एक दिवस
नाही ते, रिक्षा केली त्यांनी झाडं आणायला मग तिकडून
हाव का? म आता पैसे आहे का येवड? टाइमवर कोन द्यायचं.
नाही मला नाही आणायचे, हे त्यांनाच आणायचे ये, त्या म्हणतात माह्या संग चल. मला कुठ जागा नाही ना. मी घर बांधल्याशिवाय नाय घेणार आता काय.
हाव का? त्यांना मोटले मोटले आणाचे आसेल ना?
त्याला वरती ठेवायचे ना त्या हिशोबाने आणायचं आहेत.
हां, मला तर वाटते ते हालचनाचे छोटे छोटे
आ हां.
मग गेलावर एक दीड हजार रुपये लागतेस एवढं काही एकदम स्वस्त नाही ते आयला न्यायला नाही वाटत हे असं. नाही गं आईच काही नाही. मला काम नाहिती व्हय? आता काय झव म्हणत्याती. आता नाही हो म्हणणार.
हा नाही मंग बघ काय म्हणतात, आणि मला कळव.
हो, हो.
हो, ना माझे इतकी मोठं भांडे पडलेले आहेत. काम आवर म्हणल्या मला.
ते आता काय करते. ते म्हणणे आणणार म्हणजे कुठून तरी आमच्याकडं वाड्यामध्ये गड्डे केले ना आता.
आ
वाड्यामध्ये गड्डे केले. तिकडं आणणारेत मग त्याच्यासोबत आणतील ना. वाडयात झाडं करले ना त त्याच्या बरोबरच आणतील म्हणलं ते आता.
हां हां.
केसरी, आपण नंतर विचारून बघ. ते मी त्यांनल
हां, ताई उडदाचे तांदूळ द्द्याना. हम्म. बघायचं विचारून मग.
हाव ना, ना टाइम लय झालं ना गं! आता तीन वाजले.
हा, तेच ना मग आता मला तर तेच वाटतय, पण मग आता काही नाही पाच, सहा वाजेपर्यंत तरत येऊन जाऊ
नाय, नाय. माझ्या घरी नाही जमणार ते कसं हे सकाळी माणूस यांचा सगळ्यांच म्हणणं काय झालं, पोर शाळेत जाईल तोवर दिऊ का मग?
नाही मग आता आपल्याला बघू उद्याच्याच ट्रेनिंग झालं का मग परवा जाऊ आपण सकाळी. नऊला गेलं का, एक दीड वाजुस तर परत येतो पोराच्या टायमापर्यंत.
शंभू कसं परिशान करतो बरं का! आणि अजून साडेचारला थकून येतील.
मग आपण हा घयच करायचलं की साडे आठ नऊला सगळं बसलं पाहिजे.
तेच आहे ना, कसं मग पोरं भी चिडचिड करते. आणि आपलं निघत इकडें जायचं आणि आमच्या आईन ते आमच्या तिकडे करत.
चटणी करायचो आपण असंच करू आता जर जायचंच झालं तर.
दोन वाजे लकले वापस आला पाहिजेल ग असं.
पोरं नाही ते आदफशीर आपणच जायचं.
तसं करू मग.
आ
तस करू ना मंग.
हम् ्क्स
तेच ना.
तसं करू नाही तर मंग, हाय की नाही, जाऊदे पोरं तरी कुठे जातं मग आपल्याशिवाय?
हाव हो ठेवू काग मंग?
बरं बरं, काय अर्जंट आहे का?
त्यांना मोबाईल पाहिजेल.
आरे यार, किती झाले?
तीन
ठीक ये, कर मग.
हा हा